हा बोल ना?
हा कुठे हे?
बस घरीच.
हाव का?
तू कुठे?
घरीच जा, गेलता कॉलेज ग कॉलेजला गेलत का नाही?
हो, आ
कॉलेजला गेलता का नाही?
नाही ना, आज नाही गेलो, त्या दिवशी गेल तो कॉलेजला. शुक्रवारी
डोरे काय काम होतं?
काहीच नाही, ते कॉलेजला फॉर्म भरून दे म्हंटलं ते काय भरलंच नाही. नाही भरला, पैसे लागतात ना त्याला, शंभर रुपये फॉर्मचेच.
पैसे लागतात गडे, आणि फॉर्मचे शंभर रुपये, आणि ऍडमिशनचे ते काही घेतात का अजून फी वगैरे
ऍडमिशनचे काय माहित नाही आणखीन आणखीन जे काय म्हणले नाही कोणी.
हम्म हम्.
पहान लागेल मग आता.
हाव ना, काय आहे ते मी पण काय गेलोच नाही कॉलेजले, हम्.
हम्, मग कधी याला
कॉलेज चालू आहे?
हो, कॉलेज चालुय ना.
नाही सेकंड इयर आपल रेग्युलर झालं का नाही? अजून कधी कधीपासून होते?
ह दहा तारखे पासून हे, हम्.
दहा तारखेपासून होते का?
हो, दहा तारखेला यायला मग?
हो, दहा लेत नाही येत, पंधरा येतो मी.
पंधराला येतय
हा, पंधरा वाशिमला येतो मग, काय याच काम नाही रूम वर.
बर-बर येवून जा.
हम्म! ऍडमिशन तसं कधी पण केलं चालते ना?
हो ऍडमिशन चालते काही केलं.
हो का.
हो का होव. ह कधी चालते ते हो चालत कधी केलं बाबा, कॉलेज चालू झालं की नाही म्हणे?
हा.. ते मेन ये -
हो.. तेच म्हणलं.
हा.. या वर्ष काय कस काय स्लॅप
कालवाला काय नाही सिलेबस इकड फर्स्ट इयर हल्लात. राज्यात सेकंड इयर च काय होते गड्या
आता जसं फर्स्ट इयर गेल तसं सेकंड इयर पण तसं जाईल ना.
हो त्या म तसच जाणार आहे.
तसंच जाणार आहे.
भाऊ जसं फर्स्ट इयर हाणला का.
हो ना, होव ना.
यंदा का ना आपल्या ग्रुप मध्ये येतो का वायली ग्रुप मध्ये जातो आपण ती
म्हणजे आता यंदाचे कसे ग्रुप आहे का?
का नवता यंदाजी कशी येत गेल ली आपण कशी होती एका ग्रुप मध्ये होतो आपण
हो
हा.. ते ग्रुप बदलतात ना तेे
हय मागच्या वर्षीचे जे कशी नंबरिंग होती ना ते रोल नंबर वाईज कशी तर कशी या वर्षी बी तशीच तसच राहील ना?
हो तशत राहायचे पण ऍडमिशन माग पुढे होतील ना.. चेंज हॅलो!.. मग, आता तू केलं? तो ऍडमिशन केलं, तो पुढे जातील ज्यांनी नाही केलं त्याच जाणार नाही.
असं असं आहे का आता?
हो.. नाही
हम् हम्
हम्
काय व.. म.. मला वाटलं ते अप पण पहिले वर्षी ऍडमिशनचे रोल नंबर वाइज ते रोल नंबर ते होते ना
हम्म.. नाही रे, त्यात फेल होतात ना काही जण मग ते फॉर्म भरते कोणी कोणी फॉर्म नाही भरत पुढे असं बन राहिज हं कोणी टीशी काढून नेते.
ह प आपण मला वाट का लवकर नाही करू जरा हा.. म्हणजे ह उशिरा करू आपण कस पन्नास- साठ रोल नंबर आला पाहिजे कारण की लवकर आला का नाही ते वायवाले बी लवकर ते प्रेझेंटेशन लवकरच घेत ते
व्हयं प्रेझेंटेशनच काय नाही. फक्त वयव आणि हे.. प्रॅक्टिकल जात नाही.
अरे हो हा ते लइ लवकर नंबर लागे
हा ते एक ते दहा म एक एक ते दहा मधले असले की तेच जाण लागते. दहा ते वीस हम् हम्म प्रेझेंटेश कसं पहिल्या अन.. पहिल्यांद सुरुवात हो का शेवटी नू करणार तर भागाच आहे.
हो ते तर करायच लागते, आपला आपला कसं झालं पाहिज.
हम्म
मॅडम आहे का आता?
आता उजाडे मॅडम येतात का कोणते येतात का नाही पतुरा मॅडम येतात का सर येतात आपल्या
आ आपण राठोड मॅडम आहे ना
नाही राठोड मॅम नाही राठोड मॅम आता वायवाला आहे हाय वाघेल. हम् राठवण मण कोरचालेत धुहे्या माघेल.
रडवते रे नाहीड एकता आपण पहिले टार्गेटर डायरेक्ट टार्गे
हम्
ह अर अ वर्ष दोन कधीच त्या्यायच नाही फक्त दोनच खेपेयचे फर्स्ट टामे. समज फस्ट सेमिस्टर. म्हणज ते पहिल्या बाई आल्या दुसऱ्या बाईफ आल्या टेन्शन कधी त्या कॉलेजच कधी टेन्शन नाही.
तेच म्हटलं ना कॉलेजला जा न का जाऊ पण त्या टायमाला जा ना च भावी
होा ना.. नाही र दोन नाही दोन द.. दोन तीन चार खेप येते रे प्रेझेंटेशनच्या वेळी येते ना? आता नसेल नाे प्रे... प्रे प्रेझेंटेशन नसेल ना सेकंड इयरले
आहेन बाबा ह आहे ना पण ते काय आ बीपीटी तयार करायची गरज नाही काय ना काय प्रेझेंटेशन आपलं हे.
ह
पप पपर प्रझंटेशन.
मला वाटतं सेकंड इयरच एवढं काय प्रेझेंटेशन नाही केलं तरी चालतय. चालते ना रे फक्त आपल्या बी नव्हं चालात पण त ते राठून का होते म्हणून आपल्याला हो.
अ ना किती रलेखड नाही केलं प्रेझेंटेशन. वि चार कर हा तेच म्ह. आपल्याला घाण घसूं करायच का बडलं.
अ आपल्या व्यसन होती आपल्या घरात.
आं
व्यसन म्हजे आपल्या घरात काहीच करतय नाही.
चस म्हनलेने. त्यातल्या तर तुन कसय नाही करात तिथे अहवालमध्येध्ये खली बा ह
हा ना ते पण आहे आ आता ते ज्यांना नाही केलं त्यांना आता केला असणार ते.
हो ना मग पास झालेच ना पण सगळे.
हो ना झाले ना पाच सारच झाले.
हम्म. आपण करा सगळं करा तरी आपण नेमकेच काठावर पासा.
हे काय आणि तेच म्हणलं न बाकी काय चाल्लं
काय नाही भा वावरातले काम
पाणी पाऊस पाणी पाऊस
पाणी पाऊस हाय न झालो आचा आबाळ आला लय आणि तिकड्या
इकडं हाय आवाज काय तेवढं म्हणजे हाय पण तेवढं नायी. ढगाड पुड चालीत वाऱ्याचान
हाव का
हम्म
मग आपून प्लॅन करत का तिकडे आल्यावर कुठेतरी फिरायला जायचा काही
आ मा ती विचारे
पुढच्या महिन्यात
आ
कारण की या म या महिन्यात पंधरा तारखे लिहायला तू हा आण लगेच कसे घरचे या महिन्यात पंधरा तारखे लिहायला
हम्म
ह अन लगेच लगेच घरचे थोडे पैसे देणारेत आपल्याला जायला
ह ते कणे तिकडे गेलं तर नाही तर हे कॉलेजले जा चाललं हे फिराय इकडं
हम म मग दिल कि महिना स हूदे म्हणून जात्याली फिरायला
हावना या महिन्यात नाहीतर एक तर शेवटी हो नाहीतर पुढच्या महिन्या
हो पण पुढच्या महिन्यात कास रे पाणी चालू राहिते काय काम नसतायत.
काम नसतात आणि पान्यातनी मजा येते. एकदम म्हणजे एकदम असं जास्त पाणी नाही बर पाहिजे गाड्या वाहून गेल्या पाहिजे असं एवढं नाही पाहिजे.
मग
एकट जेवलो बाहेर ते व्हिडिओ बिडीओ अगोदर अस असते पाण्यात अन आपण असा ठिकाणी ओ आपल्या पाणी आला किनी कि गावातून त्यो अस कधी नाय होत.
ब आपल्या इकडे तेवढं पाणी नाही पढरी जास्ती नाही आपल्या इकड कोण
का आपल्या इकड पाणी नाही पडत नाही तर बाकीच्या इकडे लई पळते ना ते गड्या न गिड्या एवढ्या वाहून जाता उभ्या
अन पुन्हा जित काय माहिते का चिखल भरायला गेले ना म्ह तिकड त्या टायमाला गर्दा होती तिथे माहिते का ट्राफिक जाम करून टाक त सगळी मजा जाती अन हम्म त्यामुळंच वरती गेला तुम्ही
ह
ठवतो म्हणलं आणि ह म
दोन नाही र एकच मिनिट
ते कररा का चालू आहेल तुमची
पण ते आता आपले पैसे भेटतील ना रे
हो ते भेटतात ना र मी त तुच रा हॅलो आ तुला ते या स्ॉजर भेटली का
हो स्कॉलची भेटली मला राजज आहे बाई पहिले दोन टप्पे पडले होते आणि आज आजच पडलाय अजून तिथ
किती किती ते
बारा बाराचे
बारा बाराची
हो पण घ नाही स्कॉलरशिप नाही रे पंडित दिनदयालच समजा स्कॉलरशिप
ह ती भेटली तुला
हा आमचे आम्ही आदिवासीचे वेगळे आहे रे ह
स्कॉलरशिप भेटली तर असेल ह स्कॉलरशिप भेटलीच असेल ना पण काय ना काय भरलीच ना स्कॉलरशिपच्या
अरे भरला होता ना त्यातलं तर काहीच नाही भेटली एक रुपय नाही भेटला अजून
नाही का
ते भेटते कधी
ना ते भेटते ना स्कॉलरशिप भेटत असते ना आपण आता काही जण भेटली हो नाय म्हणग तू ते रेल मध्ये नाव आलत अलर्ट म्हणून अलर्ट तू नावालत ते द
मग मी केलं होत ते दुरुस्त
ेलता का त बेटा पाहिजे नाही मला न भेटली मला ती स्वादार भेटली ना
नाही रे साधार नाही रे तू काय म्हण स्ॉलरशिप म्हणून आयला ना हॅलो दादा कोणा बोलत का ह आरे बारक पोर आहे रे
ते निहाल भेटली काय काू
हो भेटली ना आम्हा अरे आम्ही एस टी कॅटेगरी येतो ना
हो तुमच्यातल्या म्हणजे जे मलमाहितेत आपली ज कॉलेजला त्यातल्या अर्ध्याना नाही विचारलं तर ते म्हणत भेटली म्हणत
होा का
हम्
अर मग मला मी भेटले नाही समजा आता मला किती भेटले बारा एक बार बार दुनी चोविस विस ती छत्तीस छत्तीस सदुस हजार भेटतिन म्हले
तीस रपये भेटले का हो अर्ध्यातले काही आहेत. घालत ते अर्धी चार पाच हजार. ते लोकच खातात वरची.
हो आता असतील कारण की आता एक टप्पा राहिला बाकीचा थोडाचा.
हम्म
जस आम्हाला पं पन्नास हजार आहे ना नंत समजा. हजार भेटले ह ना बाकीचे राहिले ना.
आणखीन सात आठ हजार भेटतील तुम्हाला वाटलंस ते.
ह भेटायला पाहिजे का सात आठ हजार.
हम् तेच म्हटलं सतत सात आठ हजार भेटेल.
हो स हो तेवढे तर भेट
हो पाहि तेवढ काय होतय. हम्म म बाकी हो. मग कानवता काय मि मग एक ठोक पडली होती पहिल्या स्टार्टिंगले.